हॅलो.
हा, आवाज येतेय का मॅडम? बोला काय म्हणताय?
काय नाही बघा.
काय चाले आणि
काय नाही. तुमचा आवाज कट बारीक यायला एकदम.
आवाज, आता येतोय काय बघा? हॅलो?
हॅलो?
हा, आवाज येतोय?
लयच बारीक येतोय आवाज.
आवाज बारीक येतोय का? थांबा बघू दे. हा, आता बघा आवाज येेतोय का?
हा, आता येतोय.
येतोय का?
हम.
बर. काय म्हणताय आणि?
काय नाही आत्ता झालं जेवण, आवरलं.
अच्छा, अच्छा, माझं पण आत्ता जेवण आवरलं. हम्म र वाटात.
त्यामुऊ लेट होतय काम.
बरोबर, बरोबर, ते कामावर उशीर होत असेल ना?
होय, रेग्युलर असलं की, लवकर आवरतय सगळं असं करायच.
बर, बर.
हम्म.
बाकी आणि?
आणि काय नाही. निवांत, पाऊस चालू आहे आता हीत.
चालु आहे.
हम्म.
बरं बरं बर, मी पण सकाळीच आलो, साडेआठ वाजले. थोडा बाहेर गेलो होतो.
हा
त्यामुळे जरा वेळ लागला, रात्री माझी बस होती.
बर
आड साडेआठ वाजता माझी गाडी होती, साडेआठ ते स साडेन साडे दहा वाजता गाडी येत ते रात्री. आणि साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास होता, त्यामुळे जरा वेळ गेला. आज सकाळी जरा उशीर झाला.
तर कधी प पोचला मग घरी?
घरी तरी दहा वाजले बघा मला यायला, दहा वाजता सव्वा दहा मि आलो घरी. ते ते प्रवासात कस आहे, गाड्या सारखं सतरा वेळ थांबत असतात. परत त्यासारखं काहीतरी हॉर्नचा आवाज. परत इकड -तिकडं सारखं स्टॉप घेणे यामुळं जरा, रस्त्यांची अवस्था पण खराब त्यामुळं जरा सगळं करस तोपर्यंत वेळ गेला, त्यामध्ये जरा कं त्यामुळे, झोप झाली नाही आहे. झोप झाली नसल्यामुळे आणि माझा सलग प्रवास झाला, मी दोन दिवस प्रवासातच आहे. त्यामुळं जरा सलग प्रवासामुळं कंटाळा आला जास्त. म आल्या आल्या जरा फ्रेश झालो आणि आंघोळ करून, फ्रेश करून, झोपून टाकलो.
जेवन?
जेवण आत्ता मगाशी, परत झोपून उठलो आणि मग परत जेवण केलं, आता जेव वन करून परत आज रेस्ट करतोय, रविवार जरा सुट्टीचा वार असतोय, त्यामुळे जरा रेस्ट करायला मिळतय, तर संध्याकाळी एक दोन काम आहेत, ती पण करायची. हम्म, त्यामुळे जरा चाललंय, बघू काय काय. तुमचं काय चाललंय आणि विशेष?
विशेष काय नाही.
पोरग काय आज सकाळपासनं, दंगा?
सकाळपासनं काय नाही, रात्री जरा लवकर झोपलेला त्यामुळ आणि परत उठला पावणे बारा वाजता. रडतच त्याला भूक लागलेली, जेवला नव्हता त्यामुळं.
हम्म
दही दे म्हणूनचं रडायला लागला.
बरं, रात्री?
रात्री होय.
अ रात्री एवढा अगावपणा करतोय, रात्री एवढ्या वेळ लेट दही पाहिजे असतंय त्याला?
दही म्हणजे, नऊलाच सकाळी काल दुपारी लव अकराला झोपला आणि एक वाजता उठला, परत झोपलाच नव्हता. मग रात्री जेवायच्या वेळी झोप आलती याला, खाल्लाच नाही. झोपेतच दोन घास खाल्ला. जरा भात आणि जराशी चपाती.
हा हा
मग परत आणि उठला पावणे बाराला रडत, नंतर थोडंसं खाल्ला भात बारा वाजता, परत मग आणि झोपला. अर्धा -पाऊण तासात. आणि सकाळी पहाटे उठतोय, त्यामुळं कामाला उशीर व्हायला लागलाय.
बरं बरं, हा हा हा
सारखं किती रडवायचं?
खरं आहे की, खरं आहे, खरं आहे. नाही पण जरा जास्तच किरकिर करतोय, असं वाटतंय मला मॅडम.
किरकिर करतोय म्हणजे, हट्टी आहे खूप त्यामुळं.
हम्म
लगेच काय दिलं नाही की, रडायचं पाहिजे म्हणजे पाहिजे असतंय त्यामुळं.
बरोबर बरोबर बरोबर
ट्रिपमध्ये कुठं फिराय, फिरला नाही काय तुम्ही?
नाही ओ त्या कसं आम्हाला एक्झिबिशन आमचं संपायला चार वाजले. चार वाजले, मी आम्ही रूमवर आलो, मग कंटाळा आलता त्यामुळे जरा झोपलो. एक - दोन तास रेस्ट घेतल्यानंतर स हा -साडेसहा ला जरा खाली जाऊन चहा घेऊन आलो, चहा घेऊन आल्यानंतर तर मग जरा विचार केला की, करायचं आता साडे दहा ला तर बस आहे, मग काय करावं? म आता कसं आहे, आम्ही नेलेलो होतो साहित्य आणि तिथं कसं आहे त्या अं कॉट बेसीस आणि रूम घेतल्या होत्या. आणि त्या रूमला कुलूप नव्हतं, एकदा रु म उघडून दिलती, परत तेनी खुलून देत नाहीत आमच्या ताब्यात. तिकडं काय वेगळेच नियम आहेत. मग बॅग तर आम्ही तिथं रिस्कवर नाही ठेवून जाऊ शकत, तर रूमला फक्त कडी आणि बॅगमध्ये आमचं चार्जर, आमचं सगळं सामान असणार. चोरीला गेलं तर जबाबदार कोण? तर तिथला एक माणूस म्हणतो, त्यांचं भाषा वेगळी आपली भाषा वेगळी, मराठ् ठी भाषा असुन दुसऱ्या भाषेत बोलत होते. मग त्यामुळेळ कसं, आम्हाला त्याला समजावून सांगता ये ना की, आम्हाला काय म्हणायचंय, आम्ही हिंदी पन बोलून बघितलं, पण ते काय आमचं तिथं हम्म झाम तिथल्या लोकल लोकल, लोकांना लोकल भाषेत येत असल्यामुळे काय समजत नव्हतं. तरी एक तिथे विद्यार्थी होता, त्याला सांगितलं की, असं अस आम्ही रिस्कवर नाही ब्यागा ठे ठेवू शकत, काय करावं आमच्या बॅगा आम्हाला यांनी घेफिरून म एवढ्या बॅगा घेऊन फिरायचं म्हणजे पण अवघडं ओ वज्ज होतं ना. तेच सगळं आमचं साहित्य त्यातच होतं ना.
हम्म
मग त्यामुळं कसं झालं, आम्हाला थोडंफार काय करावं समजा ना मग त्या मॅडम ज्या इंनचार्ज होत्या तिथं त्या रूम कॉड त्या म्हणल्या की काउंटरला जवळ आमच्या बॅगा आणून तुमच्या ठेवा तुमच्या बॅगा तिथं ठेव्हा मा मी तिथंच बसलेली असते माझं लक्ष राहतय. आणि तुम्ही कायपण करून तुम्ही तिथंच ब्यागा ठेवा. म त्यांच्या याच्या नंतर म आम्ही काय केलं की आम्ही तिथंच बॅगा ठेवल्या. आणि त्यांच्या काउंटरजवळ बॅगा ठेवल्या त्यांना सगळं सांगितलं आमच्या बॅगांच्याकड लक्ष ठेवा. असं -असं आहे. आमचं साहित्य तुमच्याक, म त्याम्हणल्या इथ कॅमेरा आहे इथं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय असेल त तुम्हाला काय होणार नाही इथं तसलं काय चोरीचा प्रकार वगैरे. जे ते त्यांच्या भाषेत सांगितल, त्यां आमच्या मुलीं आहे ना आम्हाला समजाऊन सांगितल त्यानं तिनं लक्ष ठेवतो म्हणले त्यांनी तुम्ही जावा म्हणून. म आमी गेलो तीथून म आमी निघालो मग आम्हाला पहिला मो ते आम्ही जो मॉल आम्ही गुगलवर सर्च केला होता, त्या मॉलचं लोकेशन दाखवत होत त अर्धा किलोमीटर, ॲक्च्युली मॉल होता तो एक ते सव्वा किलोमीटरच्या पुढं होता भरपूर लांब होता. म आम्ही तसच तस चालतच गेलो. मग काय करणार चालतच गेलो, आम्हाला अर्धा किलोमीटर वाटलं आम्ही अर्धा किलोमीट र गेलो तिथून पुढं अऍक्च्युअली तिथं कसं आहे वनवे आहे त्या वनवेचा एक दुसऱ्या रस्त्याने त्यान मार्ग दाखवला होता. तिथून जवळ पडतय. पण तिथून कसं आहे, आम्हाला तो रस्ता माहीत नव्हता कारण तिथं वनवेला तिथे डिवायडर एवढे मोठे असतात की ती त वनवेला क्रॉस करायसाठी आणि पुढं पाचशे मीटर जाव लागतं मं रिवस स येऊन मग त्या वनवेत जावं लागत. आणि मॅप तोच रस्ता दाखवत होता वनवेतन जाणारा. अण ते गाड्यांसाठी जरी वनवे असला, तरी वॉकिंग वाल्यांना रस्ता पार करायसाठी मध्ये जागा नक कों काय तेनी डिवाडर आणि मेट्रोच्या ज्या रेल्वेच्या पुलामुळे त्यांनी म धून जायला जागाच ठेवलेली नाहीेय. त्यासाठी तुम्हाला पुढं पुढच्या चौकात जावं लागतं पुढच्या चौकातन परत रीवस यावं लागतं. आणि मग परत तिकड आत जावं लागत असं दुसऱ्या बाजूला जाण्यासा ठी जागा असती मग ते जरा थोड आम्हाला हे वाटलं मं अवघड वाटलं म आम्ही म्हटलं त आता एवढं चालत आलोयेच तर आता आणि पुढं थोडं चालत जाऊया.
हूं!
आ आणि आम्ही पुढ थोडं चालत गेलो तर! तिथून मग आम्ही ब पुढं गेलो मग जरा त्या माझ्या बरोबर जो मित्र हो त त्याला लागली भूक त्याच जेवणाच टायमिंग होत संध्याकाळी आठच. तो म्हणला पहिला काहीतरी खाऊया म तिथं पण आम्ही जरा डोसा खाल्ला, परत आम्ही दहीभात खाल्ला, जरा आम्हीला जवळ-जवड पचतेय तेवढं आम्ही पहिला पटकन, जेवढं आम्हाला जमतय तेवढं जरा हलकच. खांऊन घेतलं प्रवास होता त्यामुळ. आणि मग आणि परत पुढं मॉलकडें चालायला लागलो थोडं दोनशे मीटर व आम्हाला मॉल दिस ला मग आम्ही गेलो मॉलमध्ये
हम हं
मग मॉलमध्ये गेल्यानंतर जरा इकडं वरती वगैरे सगळीकडं खिल्लो.
ह
मग जरा कसं होतं आम्हाला पण ते जरा यायची गडबड पण होतीय. आणि त्या मित्राला मग काहीतरी खरेदी पण करायचं होतं. नाही ऑलरेडी आमचं कसं झालं होतं. आम्ही ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो होतो ती व्यक्ती आमच्या लोकेशन जवळच आली होती. म्हणजे आमचं एक्झिबिशन जिथं होतं तिथंच ते व्यक्ती आले होते. त्यामुळे आम्हाला त्या व्यक्तीकडे जाण्याचा त्रास पण आमचा वाचला होता थोडक्यात म्हणजे परत रिक्षा करा परत रिक्षाला वेगळं भाडं द्या त्याच्या लोकेशनला जावा. ति न परत या नाही. काय झालं माहित आहे का तिथ मॉल फक्त ते खूप मोठ ते मॉल आहेत ऍक्च्युली आणि त्या मॉलच्या खूप मोठे मॉल असल्यामुळ ते जरा आपल्या दृष्टीनं लयचं जरा हे होतं. त्यामुळ जरा आम्हाला काय हे करता आलं नाही एक मिनट मॅडम